हॅलो! हॅलो! आवाज येतोय का? हॅलो! हा आवाज येतोय का?
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय का?
अ रेंज तु
हॅलो! हॅलो!
का माझा येत नाही तुला?
मला याय लागलाय. माझा आवाज येतोय का तुला?
येतोय भरपूर येतोय.
ह माझ मला पण तुझा आवाज असा कट कट हा हा बरं बर, काय करालेस? हॅल, जेवण वगैरे आवरलं का नाही?
आवरलं की.
हम हम
हॅलो!
हा, जेवण आवरलं का नाही म्हंटलं?
माझं आवरलं. त हा हा, जेवण जेवलासा का मग? नाही बा. आता जेवायचं, आता आवरलंय जेवण सगळं.
हा हा, आणि काय नाही बाकी काय चाललंय तुमचं?
काय नाही बघ, कामावर आवरायचे आणि फोन घेऊन बसायचं एवढंच चाललंय बघ.
बर बर. मग मी आता त्याच विषयावर बोलते तुझ्यासोबत.
बोल बोल.
हम् आता फोन फोन वापरल्यामुळे काय काय होते ते सांगते मी तुला. आत्ताच जगात कसं, सगळेजण जास्त करून फोनवरच असतात. दहावी, दहावी झाली म्हणली की फोन घेतात. दहावी शाळा शिकणारे पण मुलं आता मोबाईलच वापरता आहेत
होय लगेच आता कॉलेजवर व्यायच्या आधी घेतल्यात एकेकाणी फोन
होय मग मोबाईल हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य भागच बनलाय म्हणायला काय हरकत नाही
होय तो नसला की खुळच लागतेय, एक दिवस रिचार संपला की म का जेवण जातच नाही.
होय. हा मोबाईल मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला काय काय वापर करता येतो मोबाईलचा? त्याहून आपल्याला शिक्षण घेता येत मनोरंजन होतय बँकिंग खरेदी वगैरे सगळं न खरे भ महिला भरपूर करतात ऑनलाईन खरेदी
हो
ह्म तुम्ही करताय का नाही ऑनलाईन खरेदी वगैरे हॅलो
आम्ही डायरेक्टली आणतो कोल्हापूर ला जाऊन
कोल्हापूरला जाऊन होत बर चालते म म मोबाईलचे असे भरपूर फायदे आहेत फायदे पण आहेत तोटे पण आहेत जितके फायदे आहेत तितकेच तोटे पण आहेत मोबाईलचे
हो आजकालचे मुलं काही गेम
हो हो होय ते ऑनलाईन हा ऑनलाईन गेम वगैरे पण जास्त खेळतात आताचे मुलं
तर का लगेच ते मलाेपर डोळ्याचे प्रॉब्लेम्स ते सारखे सुरू होत मग.
आता चार पाच आपले शाळे चार पाचवीला वगैरे पण असणाऱ्या मुलांना पण चष्मा वगैरे लागतो मोबाईलच्या ह्याच्यामुळे. पाहिजे म्हण मी सांग.
हो थवडे लहान मुलाना देत. कार आता ऐकतचो मोईल. लगे शांत होतात ना फुलं. त्यामुळे ते मोबाईलचे परिणाम.
होय ते पण आहे. मोबाईल वून मोबाईलच्या वापरामुळे आपण काय काय आपल्याला फायदे होतात. आपण ऑनलाईन क्लासेस करू शकते मोबाईलवरन. युट्यूब बघते शैक्षणिक. अप्स वगैरे ते घेता येतात आपल्याला घर बसल्या आपण मोबाईलद्ारे शिकष. घेऊ शकतोय
होय बिझनेस करू शकतो आपण.
हो ऑनलान डिजिटल पेमेंट् वगैरे हो. ता बँकेत जास्त जातात जायला लागत नाही त्यामुळे.
हम् हम्म
आणि तेच त्याचे तोटे पण तसेच आहेत. कि मोबाईलचा अति वापर केल्यामुळे आरोग्या वाईट आपल्या परिणाम होतात डोळ्याचे विकार होहता चालू झोपेची समस्या मानदुखी वगैरे आपल्याला चालू होते मोबाईल जास्त वापरल्यामुळे.
होय आणि ते गेम खेळाल्यामुळे तरी मुलांना आता भूकच लागायची बंदच झालं
हो मोबाईल हो होय मोबाईल दिला आता जेवायला बसतात नाही तर नाहीच
होय आताची लहान मुलं तशी करतात त्याच्यावरती मोठी.
हो मोठ्याना इंस्टाग्राम सुटत नाही.
ह हं ह
माझा एवढं नाही कुठला कामापुरतच एवढं काय असेल ते.
हो तेड टाइमपास म्हणून डायचं नाहीतरी मग पण मला दिवसभर चांगलात एकदा असते
होय आताची मोठीे पण कसे ते. हो आहे. आता मोठी पण कसं ते इंस्टाग्राम बघतात फेसबुक वगैरे वापरतात बरेच लोक.
होय फेसबुकला आणि इंस्टाला न चुकता .
होय आणि कसं मो अ शाळेच्या विद्यार्थ्यांना मोबाईल दिल्यामुळे ना ते डोक्याचा जास्त वापर करत नाही. ऑनलाईन आपलं ऑनलाईन सर्च करतात त्याच्यावरून उत्तर वगैरे शोधतात.
होय ते म्हणत सगळं मोबाईल वरती आले मग कशाला एवढं लोड घ्याय
हा. होय त्यामुळे त्यांची आयक्यू पण जास्त काही वाढत नाही.
होय बसत्यात म मुलांना काय सांगायचं?
ह होय त्यांना ज्ञान पण देऊ शकत नाही ना आता ब बघू नको ते लगेच उल टं बोलतात मग तुम्ही फोन बघताय मी का नाही. .
होय मग बोललं मग रागवलं तर मग जेवत नाही.
होय.
होक मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा घातक पण आहे.
होय आणि कसं मुलं ते जास्त मोबाईल वगैरे वापरतात त्यामुळे त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष वगैरे होतो आहे.
होय आता पुढे पुढं काय सगळं ऑनलाईनच येते का काय असं वाटायले.
नायेत होय. आता ते कोरोनाच्या काळात चालू झालतं ना ऑनलाईन शिक्षण वगैरे.
यामुळे ते लहान मुलांना त्यातून जरा जास्त सवय लागते मोबाईलची.
होय.
ते ऑनलाईन फक्त दिसतच आणि इकडं काय तिसरंच चालू असते त्यांचं गेम खेळ, फोन बघ
होय.
ऑनलाईन असल्या फोन बघते तेव्हा एकदा कॅमेरा सुरू करून ठेवला फोन आल्याला गेलेला कशे चला कोण बघते.
होय ता त्या कोरोनाच्या काळात कस घरातून बाहेर पडायचं नाही काही नाही त्यामुळे जास् ती मोबाईल व्यसन लागली.
होय ते सांगयत ते कोणी आता मुलांना ऐकत नाहीत आजकालची मुलं.
होय ते पण आहे ग. ते कोणाचं मुलं तर आताची लहान कोणचा ऐकय बघत नाही उलट बोलतात.
होय त्याच्यावरची मोठी
ते काय मोठं हो मोठ्यांचं बघूनच ते लहान शिकतात घ्या.
होय मग मोठी काय बोलणार मग आपणच काही करत नाही व्यवस्थित तीच तर मग तेला काय बोलून फायदा.
हो मोठ्याने पहिला व्यवस्थित वागायला पाहिजे मग आपण लहानांना नीट समजून सांगू शकतोय
होय आदी मोबाईल नव्हते तर कशे शांत होतात जसं मोबाईल या लागल्यात तसं तर जास्त न्यू-न्यू मॉडेल्स जेवढं आपल्याला माहित नाही तेवढ्या त्या लहान मुलांना माहित आहेत मॉडेल्स
हो आणि कसं आदी मोबाईल नव्हते त्यामुळे बाहेर अ ग्राउंडचे खेळ वगैरे असायचे मैदानी खेळ वगैरे पण आता मोबाईल अस त्यालमुळे सगळे ते मोबाईलवरच्या गेममध्येच बिझी येतं ग्राउंडला वगैरे कोण जातच नाहीत जास्त.
होय जबरदस्ती घालवायला लागते आता तिकडे पण ते मोबाईल काही सुटत नाहीच.
होय तिकड पण आता ग्रुप करून जात तर मुलं पण तिथं मोबाईल गेम चालू असते
तर काय अवघडाय आज कालच्या मुलांचं.
होय बाकी आणि काय काय झालय तुमचं?
काय नाही ब आज आजीला डीचार्ज देऊन आणटल्या ब म तर जेवण सगळं आवरलंय. आता औषध पाणीत जेवायचं.
हम्म दिला डिस्चार्ज आलंय सगळं कमी.
आले थोडं आता आणि दोन दिवसांनी आहे सांगितले चेकअप साठी. मग आणि काहीतरी झालं ना मग म्हणतत मग आणि दोन दिवस ठेवायचं मग तिथं दवाखान्यात बघूया काय होतंय. तुझं कसं कसं चाललंय मग.
आमच चाललंय निवांत मी पण होते घरीच आज कुठ गेले नव्हते जमलं तर उद्या जाणार आहे कोल्हापूरला.
ह काय खर आहे
ते मैत्रीिणी नाही नाही मैत्रीिण म्हटले ना ये म्हणून मग जमला तर जाऊन ये ना
ह ह प्रणाल दीदी चा कॉल आलत का नाही?
अ तिचा काय नाही झालेला.
हा हा.
हम्म.
मी पण तिला मेसेज केलेला.
हा
तर रिप्लाय
ह हम्म. ती काहीतरी मला सांगितलेली तुझ तुला कॉल करायचाय म्हणून त्यानंतर काय एवढं जास्त बोलणं नाही झालेलं ग.
हम्म बर बर चालतंय, जेव टायमिंग झालं प जेवायला घालतो, नंतर न कॉल करतो
चालेल, चालेल ठेऊ. हा